हॅलो,
हॅलो, नमस्कार.
नमस्कार हॅलो, हा आवाज येतेय न.
हॅलो म्हणल्या, हा आवाज येत नाहीये.
आवाज नाही येते का बरोबर. अ स्पीकर असेल तर, स्पीकर बंद करा. स्पीकर स्पीकर असेल त स्पीकर बंद करा म्हणजे आवाज येते. स्पीकर चालू आहे काय?
पीकर चालू आहे ना,
स्पीकर बंद करा म्हणजे घसा परत आवाज येणार नाही मग. हॅलो,
हॅलो,
हा, आता येतय आवाज?
हा येते पण बारीक येताये. आ ते स्पीकर हां,
आवाज येते. थोडासा ह कारण मला स्पष्ट येताय आवाज. ते थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम असू शकते?
ह मोबाईलचा प्रॉब्लेम होता. काही नाही गुढीपाडवाविषयीक माहिती सणाविषयक माहिती बोलायची होती तुमच्यासोबत.
हा हा, बोला काय म्हणते गुढीपाडवा चांगली गेली ना, हो हा आता काय गुढी पाडवाये कालची झाली ना गुढी पाडवा. गुढी पाडवाला काय गुढी उभारतात आणि आम्ही आमच्याकडे म्हणजे चांगला सण वगैरे साजरा करतो आम्ही. हम्, आणि नवीन वर्ष आहे न ते गुढीपाडवा म्हटलं म्हणजे. गुढीपाडवा नवीन वर्ष आहे न, आता आपल्या चैत्र महिन्यात म्हटलं नवीन वर्ष आहे ते. आपल्या मराठी महिना महीन्यातल आणि हे जानेवारी फेब्रुवारी वगैरे झाले जानेवारी महिना झाला म्हणजे जानेवारी कसा आहे? हा इंग्रजी महिन्यातला आहे आणि हा जो मराठी आहे हा चैत्र महिना अ गुढीपाडवाला हा नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवसाला त त्यामुळे मग गुडी वगैरे
न रांगोळ्या काढनं
हा अशा प्रकारच्या कामं केली जातात यामध्ये.
हाव.
हम्म,
अ न नवीन सण असते ना हा पहिल्या वर्षाचा पहिला सण असते ना नवीन वर्षाचा. हा पहिला सण आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपुण
सण जर साजरा केला त पुढच्या याच्यात पण चांगले आपले दिवसही चांगले जातात न.
हा नवीन अ दिवस चांगल नवीन वर्षाचे नवीन दिवस पूर्ण चांगले जातात.
हो चांगले जातात आपले.
हा,
हम,
तुम्ही पण केला असेल ना गुढीपाडवा साजरा.
हो केला ना, ह ह केला ना गुढीपाडवायला माहितेय आमची तर खूपच गडबड राहते गुढीपाडवायला. हम्म मुलांची पण खूप उत्सुकता असते नवीन नवीन वर्ष आहे कि नाही. नवीन वर्षा निमित्त मग सकाळी गडबड राहते. बाहेर कुठे फिरायला वैगरे गेल्या होत्या का मग.
हो गेलो होत ना आम्ही वारीला गेलो होतो ना,
हाव काय
हा दर्शनाला,
ह आमचं पण जायचं ठरलं होतं. पण मग काही जाणच नाही झालं ते आता नवीन स आलय घरीच स सगळे कामं वगैरे पुरतात ना मला आता. करायच म्हटलं म्हणजे हम्म म काही जाणा नाही आणि सुट्टीचा दिवस असे.
बैला
हा विशेष म्हणजे सुट्टीचा दिवस असते. सुट्टीच्या दिवशी कुठेही अ धार्मिक स्थळावर जायचं म्हटलं की थोडीशी, गडबड असते ना आणि गर्दी खूप असते.
हा गर्दी खूप असते, काल खूप गर्दी होती ना वारीला नवीन वर्षाानिमित्त तर अ खूप अ आलेले होते ना तिथं
हा हा हा आम्ही पण अ जायचं ठरलो होतं पण मग हे ऊन ई आणि तापमान किती वाढलाय आता. खूप उष्णता आहे ना आता, तर बाहेर या उन्हाच्या ना आम्ही काही बाहेर गेलोच नाही. हा गेलोच नाही मग उन्हाच्या नाम कुठे आता म्हटलं का क कुठं जायचं नाही म्हटलं आता घरीच घरी साजरी करू म्हटलं गुढीपाडवा. पाडवा आपण हा हा
नी अम वारीला पण गेलो.
हा हा
तिथ पण दर्शन घेऊन आलो.
हम्म हम्म, हम्म बरे! हम आदी काल तर शेगावला तर खूपच गर्दी असेल.
काय म्हटलां.
शेगावला तर खूपच गर्दी असणार म्हटलं कालच्या दिवशी.
हो शेगावला खूप गर्दी असते त्या दूरही पडते ना त्याच्यामुळे आपल्याला जायला थोडा वेळ लागते.
हा हम्म.
तिथून कसं हे जवळ आहे ना आपल्याले धार्मिक क्षेत्र.
हा हा
त्याच्यामुळे आम्ही वारीलाच गेलो होतो. चार महिने झाले थांब.
हम्म शेगाव शेगाव म्हटलं म्हणजे शेगावला कसं आहे खूप गर्दी खूप असते आणि शेगावला व्यवस्था खूप
हो व्यवस्था खूप चांगली आणि हा हा
हम पाल तिथ राष्ट्रपती आल्या होत्या आपल्या बापरे काय व्यवस्था केली त्यांच्या राष्ट्रपतीची खूपच हा! मी मोबाईलवर पाहिलं आपण त्यान गेलो होत मला मोबाईलवर पाहिलं मी मोबाईलवर द्रौपदी मुरमुनचे व्हिडिओ वगैरे पाहत पाहाले मी हा तुम्ही नाही पाहिले का?
का कशाचा? हो हो हो ते पाहिलं ना मी मोबाईल वर पाहिलं आणि अ सर्व ते स्टेटसमध्ये ठेवलेलं होतं ना सर्वांनी हा त्याच्यामुळे बघितलं सर्वांचे स्टेटस बघितले.
हा
हा मुरुमजी आल्या होत्या ना ते सर्वां सर्वांच बघितलं.
हा
स्टेटस सर्वांचे बघितले ना.
हम खूप मस्त स्वागत केलं त्यांचं.
पण आम्ही जाणार तो शेगावला पण ते म्हणजे टाईमच मिळाला नाही.
हा हा नाही पण तिथं मग ते बाकीच्या लोकांना एंट्री नव्हती तिथं जाण्याची.
हा हो
हा बाकीच्या लोकांना समजा त्यांनी बारा बारा वाजेपर्यंत ते बंद केलं होतं त्यांनी कि म्हणजे बाकीचे सगळे पब्लिक यायचं नाही म्हणून आणि बाकी म्हणजे तिथ हो खूप व्यवस्था केली होत त्यांनी चांगली हम्म
हो ना
त्यामुळे बाकीचे लोक काही तिथं गेले नाही पण त्यांनी व्हिडिओ वगैरे पाठवले होते तिथले हा छानपैकी तिथं टाळ वगैरे मस्त स्वागत केलं तर त्यांनी टाळा च्या गजरात हा चांगलं
हो खूप स्वागत ना मस्त केलं ना त्यांचं मुरुमजीचं
हा चला आपल्यापैकी जे कोणतरी आपल्या राष्ट्रपती आहे म्हणजे स्त्री आहे एक असं याचा काहीतरी आपल्याला गर्व वाटते आहे ना.
हा नाहीतर काय तर आता समजा आपल्या महाराष्ट्राच्या अ राष्ट्रपती म्हटलं म्हणजे महिला आहेत ना.
हम्म माहिला
आता चौ कितक तिसरी कि चौथी महिला आहे ना हि
हा हा
राष्ट्रपती म्हणून
हा हा हो ना मग तेच ना की चला आपला आपल्यापैकीच कोणीतरी आहे याचं आपल्याला बरं वाटतं थोडं पण
म्हणून आहे ना
हम्म हम्म महिला आहे बरं वाटते थोडंफार कसं आहे आता आपल्या आपण तर नाही आपण काही काम नाही करू शकत आता. आपलं कुठेतरी काहीतरी कमी पडलो आपण त्या ठिकाणी असं आहे आता ते
हो हो आता काही तरी कराच लागते ना असे काय? किती बाया असं म्हणजे महिला
मग विविध क्षेत्रात समोर आहेत बरं आपल्या महिला आता.
हाव ना खूप क्षेत्रामध्ये आहेत ना महिला.
खूप क्षेत्रात पुढे आहेत महिला आता.
खूप क्षेत्रामध्ये पुढे आहेत.
हम् चांगली गोष्ट आहे म्हणा महिला कुठे प्रगती करत आहेत. आता पुरुषापेक्षा महिलांची प्रगती जास्त आहे. नाहीत काय आधीच्या महिला सगळं चूल हम्म आधीच्या महिला काय चूल आणि मूल एवढ्यापर्यंतच होत्या ना.
होय एवढ्या पर्यंतच होत्या आता. आता सुविधा कोण सुविधा पण खूप निघलेल्या आहेत ना महिला-
हं खूप चांगल्या सुविधा आहेत आता. आता कस- क मोबाईल वरुन आपण कसं मोबाईल वरुन ही आपण काही ना काही आपण शिकू शकतो आता तेच्यामध्ये
हो हो...
हो ऑनलाईन क्लासेस वगैरे करता येतात म्हणजे बाहेर जाण्याची गरज नाही पडत ना एवढी.
हो हो...
हो ऑनलाईन वगैरे करता ते ना. ऑनलाईन क्लासेस असतात कोणतेही काही पण करू शकतो आता आपण घरीबसून.
हो हो..
हम्म..
केला ते ये झालं.
आणखी काय चालुये बाकी मग?? झाले सगळी घरचे काम वगैर??
घरचे काम आता स्वयंपाक गियंपाक कराय
हा हा.. आज काय नवीन बनवायचं असेल ना मग?? आज काय नवीन नाही बनवणार का मग??
हं हाव ना. तेचा आवाज थोडा लहान येताय की नाही. त्याच्यामुळे थोडासा क
तुमचा आवाज मला स्पष्ट येत आहे.
हाव काय मला थोडा लहान येत आहे. हे ते कॉल रेकॉर्ड वर असं म्हणजे
स्पीकरवर, स्पीकरवर टाकलेला नाही.
स्पीकर बंद करा ना तुम्ही त्याचा स्पीकर बंद करा स्पीकर बंद केला की आवाज स्पष्ट येते.
स्पीकर बंद केल्यानंतर येते आवाज.
हां आवाज फाटते ना तो स्पीकरन तर स्पीकर जास्त- मोठा असला की आवाज फाटते ना म्हणून आवाज येत नाही बरोबर.
हाव त्याच्यामुळे आवाज येत नाही ना.
हम्म हम् स्पीकर बंद केला कि मग आवाज येतो. हम्म... एखादी रेसिपी शेअर करा म्हटलं काही नवीन येत असेल तर?
हो हो...
हम्म..
गुढीपाडवाविषयी का काल साजरा झाल्यामुळे आता कसं
हां..
आजची कामे जराशि, क निसकाळजी आहेत.
हा बरोबर आहे, काल जास्त गडबड झाली ना.
हा गुढीपाडवामुळे तीर्थक्षेत्रावर जाणं.
हा हा जास्त.
हा ना हा काम पणघरची व्यवस्थित करणं. हा देवाधर्माचे असे तसे सर्व काही.
हम्म थकल्यासारखं वाटतेना का तू काम केली जास्त की?. हम्म हम्म...
ह्म आपलं हा चांगली ना गुढी उभारणं.
हा हो जास्त काम झाले कि थकल्यासारखं होते ना. रोजच्या कामापेक्षा एखादा सण आला तर नवीन जास्त कामं वाढतात अपल्यावरती.
हा ते काम झाले की देवपूजेचे हे ते खूप कामं पुरतात ना. कोणताही फंकशन आला ना म्हणजे.
हम्म हम्म हो...
कधी फुटलं का पावलं.
आम्ही आता माझ्याकड माझ्याकडे कसं आहे मी चालूचं असते नेहमी म्हणजे काही ना काही काही ना काही नवीन करायला. तर त्यामुळे मला तर काही नेहमीची गडबड काही वाटत नाही. आणि कसं आहे सकाळी पण सकाळी पयंत सका ळची काम वगैरे केले कीकाही रेसिपीवगैरे मला म्हजे करायला खूप आवडते. नवीन नवीन काही बनवायला ह्..
हा सकाळी सकाळी रिकामी कामं.
तुम्हाला काही तुम्हाला हा तुम्हाला नवीन रेसिपी वगैरे काही येत असेल तर सांगा मला एखादी? शेअर करा माझ्यासोबत हा ठिक आहे. बर बर ठीक आहे हा हा ठीक आहे मग ठीक आहे.
ठीक आहे बाय.